कुट हाय?
आहे बघ घरी.
काय करतोयस? पाणी पाजालायस.
हा गया.
हम्म-हम्म किती आहेत?
एक विस हायता.
दूध किती येतय?
बघ एक आता कस पाच सात गाई येलेत्या का पाच सात गाई आटलेल्या मग आता दूध बघ साधारण एक चाळीस लिटर जात असेल दोन तीन गायी
गाय आली तरी दुध देतेच की गाय.
आ?
गाय यायली तरी दूध देतयच की.
तसं न हो आता काय-काय आ आठले तर म्हणजे कसं ती भरलेलं-भरलेलं असते ना यायला झालेल्या असत त्या. मग दोन तीन निसून नासून द्या लागते ना दूध धार
हा.
हा परत बाकीचे गायीच काय आलेलेत. तिज दुध निघतय भरपूर तसं काय नाही.
हा-हा परवडत्या ना.
मशी, गाय परवडत्या त्यात. पण कसं, म्हशी दूध जास्त जाते ना, साठ रुपये लिटरने जातं दूध, मशीचं. तसं गांयाचं जवढं दूध जात नाही, महाग. अन तरी जास्त गाया आपली मसारा घेऊन जाते म्हणा, बर य प कारण की, मसरी एवडी दुध देती नाई, गाया सारखं.
होय, तेच म्हशीच कसं, गाप गेल्यानंतर, हे असते ना?
हां.
नऊ महिने, दूध नाहीच.
मग काय?
तस गाईचं, शेवटच्या महिन्यापर्यंत ते ना?
ह
हा हा हा, दूध किती जाते दिवसाला तुमचं?
आमचं सगळ बग, एका टायमाला, तीनशे-साडेतीनशे पर्यंत जातय.
हं हं हं.
हम्म, डिअरी ना त्यामुळं बाहेरच दूध, घरचं दूध
दोन टायमाला, असं सातशे जातय. दोनी टाइमाचं, हं सातशे-आठशे लिटर जातंय. नाहीत, ते ह्याच्यावर असत ना, फॅट वर, डिग्री वर. जेव्हडी फॅट डिग्री लागल, त्यानी तेवढं अ भाव पडत, अडतीस-छत्तीस
हं ह्म ह्म.
म्हशीच कसं, मशीचं चेक करतना अशी देते ती मशीज दधू. लिटर नही, हम्म.
ह्म ह्म
हम्म, कारण तुमच्या चालू का? नवता, पाणी पाजून, भारा काडा त्या वैरण टाकाच्या
कोन
हम्म.
काय ना ब आता, एक आलो बा आता नाष्टा, नाष्टा करायला आलोय.
हहं.
नाष्टा करायला आलोय जरा.
हम्म, कुड नाष्टा केला तिद, कॅनटीनला व्हय? हा काय-काय असत नाष्ट्याला?
हम्म. हां, येेतोस का, नाष्टा करायला तू?
हा.
नाष्टा करतोस का? कोणाला तरी मलाच कराय लागणार आं? काय-काय मी असतोय, वडा असतोय, कट वडा असतोय. वडा पाव, ह्म, चहा
चाय एकच देते, वाडापाव कसा असतय?
वडापाव पंधरा रुपयाचा.
हा पंधरा रुपयेला एक. हम्म चांगला असतया पण चवीन बी
अहे कॉलिटी. होय कॉलिटि असती, होय
बर ती खालची ताईन बंद केलं हाय का नाही खाली एक कॅनटीन होत वाटत हेन ते ताई एक चालवती.
ताई न काय नाही चालू ताई गेलिया बाहेर कुठ तरी.
हा हा हा ह
तुमच्याकड गाया बिया अस आहे का ना ते गाया तुमच्याकडं?
आमच्या इकडे का नाहीत गाया वगैरे जास्त आात पण आमच्या नाहीयेत.
अस रेट रेटबीट माहिती असल, की गाय यती कितीला एक किती काय कसं काय? रेट रेट गाय शिंच.
असं अंदाज?
गई हा नाही गई गई च एकच म्हणल्यावर घ्यायचं म्हणल्यावर तुमच्याकडे कसं रेट चालू आहे आता सध्या?
गायंचं आमच्या इकडं बघायला तर दोन हजार रुपये आहे बघ दोन लाख रुपये सॉरी.
बर हा म्हणजे इथे कस जातीवर असते वाटत ना. आ
तेच की जाती न आमच्या इकडची म्हशी आणायला आता डेअरी बी काय करत्यात दिवाळीच्या दरम्यान डेअरीची जे आता डेअरी असते का आपली. डेअरीतली सगळी जन जे जे ज्यांच दूध घालते सभासद आहेत.
हा
ते सगळे गोळा होऊन ह्याला जातेत आपल्या हरियाणाला, हरियाणावर ते जाते तिकड आणि तिकडच्या म्हशी आणतेत दुधाला.
हा हा आमच्या इकडं कोल्हापूरकुठे त्या म्हणजे दुध अस स्वतः मशी पुढे बसून काढून देतात वाटते ना. काय माहिती काय नाहीकोल्हापूर जाताना. बघेल तिथ र म्हशीचं दूध काढून देते. हा ताज ताज देशी काढून दूध द्यायचं. हा ती कसं मंग ते अंदाजे ग्लासेस कसं लिटर दूध देत नाही लिटरमध्ये ते कसं अंदाजेच.
तो ग्लास ग्लास असतय तो ग्लास भरून एक तीस, चाळीस रु रुला म्हणजे किंवा वीस, तीस रुपयाेला
हा हा हा हा प्लाटिक लिटर बिटर घ्यायच म्हणले वर तसं का
तिथून लिटर आपण लिटरन पण तिथला घेऊ शकतोय, ताज ताज दूध. ते घेऊ शकतोय आपण लिटर न पण.
हा म्हणजे कस आपल्या एकूण घ्यायचं म्हणलं डेरी वरून काय का भेसळ भेटत ना का काय चांगलं दूध नसते घरन पाणी ओतून आणते ते काय काय
होय म्हणून डायरेक्ट तस घेतलेलं बरं पडते हम्म
काम चालू आहे ना बी एम एस कस घेता फी बी कॉलेजला कस? ते बी एम एस चे
बी एम एच ऍपलेट आता वर्षभर होते चालू फर्स्ट इयर चालू आहे
हा हा.
ह आमच फर्स्ट इयर असल्यामुळ जरा फी कमी पडते कॉलेजची सुरुवात आहे त्यामुळं
हम्म हम्म.
एक लाख पंच्याहत्तर हजार पर्यंत फी आहे त्यांची, जर कास्टमध्ये अस तर पंच्याहत्तर ऐंशी हजार रुपये पर्यंत बसत
हा हा.
अस आहे.
कॉलेजची फी तेवढी बसतेय आणि हॉस्टेल ची फी किती आहे?
मग बाकी काय म्हणतोस?
काय म मस्त एकदम, अरे मस्तपैकी चालू आहे बघ
हम्म हम्म मग दारा पाणी वगैरे झालं का नाही?
नाही आताच पानी पाजून आत्ता आणून ठेवलंय एक डबा सुग्रास पीठ अन शेणी काढायचे मग परत थोड थांबा मुरगस मुरगस कस तर अ पहिल्यादा का आणून ठेवतात म्हणजे सुरस पेंड एक एक डबा भुसा एक डबा अन पीठ एक डबा मग भरडा असं दोन तीन डब ठेवायचं म्हणजे कसं दुध भरपूर येत्यात पाटी भरून ठेवल म्हणजे चार वाजता ठुलं पाणी पितात तेे हेव पानी भरपूर दिली तर बस ली म्हणजे रोत रोत तयार कर म्हणजे असशी रोत करे आतल्यात बसून बसून म्हणजे ती जेवढं रोत करेल तेवढ दूध जास्त निघतय.
अच्छा अच्छा.
हा मग ते रोत करत थांबाचं आणि परत अवा सहा साडे सहाला धारा काढायच्या
हा हा हा
मकवान लावायचं हाव त्या कंस मिं म्हजे कसं काय का लोक काय करतात ते वाळ्या मागवूनच करत ते काय का हिरव्या माग
हम्म हम्म मग तुम्ही दूध डेअरीला घालतायता का डेअरी आहे तुमची स्वतःची
नाय आमची स्वतःची डेरी आहे.
स्वतःची डेरी आहे. हा हा हा.
हम्म.
हा.
हा.
काय म्हणतोस?
हा नाही बघ मग तिच पण मग अह हिरवं हिरवं कणस आपल्याला भेटत माका भेटत नाही कारण की त्यात हिरव्या किलोभर कस हिरव्या केल्यावर चांगली राहते वाळल्या गीता वाळ्या मकवाना करण्यापेक्षा आपल्याला मग नुसत्या वाळ्या मकवानाच्याच करायला लागत्या ते मोर कुट्टी करायची आणि त्यासले का काय काय लोक कशी ती बॅगा भरून, बॅगा भरून ठुवत्याती मग ती बॅगा भरून ठुवल्य कसं होतय, बाद होतय कारण की पावसात भिजतय ना बॅगात.
व्हय
आपण कोणतरी खड्डा केला किंवा इथून पत्र मारल न खोली सारखं तयार केलं हो त्यात तरी आपण ती पावडरी टाकून मिक्स करून ठिवलं लवकर म्हणजे असं खराब होत नाही. जास्त करून आता, हा हा म्हणजे हा इकडून पतर मारतो साईडनं आणि आत ना दोन, तीन कागद टाकता ओ त्या कागदाच टिलर आणून वतायची अन ति कस आमचं समंध घरच टिलर बी आहेत ना मग ते टेलर आदुगरच ह्याच टेलर आहेत आमचं ऊसाचं तसला बोटका जाळ्यासारखं टेलर आहेेत.
हा हा हा.
मग ती बी टेलर भारी आहेत, त्यात कुटी आणतो ना भरून तूप पडतय ते म्हणजे त्यात एक पंधरा सोळा टण बसतय एकदाच.
म तू एकटाच आहेस काय?
आ
तू एकटाच आहेस की भाऊ पण आहे भाऊ, बहीण वगैरे
हम्म, आमची जॉईंट फॅमिली आहे ना सख्खा एक एक हा मी एकटाच हाय तस बाघायला गेल तर.
हा.
हा हा माझ्या वडलांना मी एकटा आहेत, दुसरा चुलत भाव आहे चुलत सख्खा भाव आहेत.
हा हा हा
हा, चुलत सख्ख भाऊ तीन आहेती की.
तीन हाईत काय?
हा तीन हाईत की.
अच्छा अच्छा.
नाय ना.
ना अ
आहेत, हम्म दोघ आहे आम्ही. काय नाय पाणी पाजून झालं बघ आता, घरी आलोय वरन म्हणजे गोठयात तुन खाली घरी आलोय, अजून नाय आर्धा अर्धा थोडं बसून म्हणजे, सहा साडेसहाला धारा काढायच्या.
चहा, पाणी, नाश्ता काय झाले का नाय?
चहा, पाणी, नाष्टा करूनच गेलतो.
आ?
नाष्टा करूनच गेलताव र.
नासष्टा करूनच गेलास व्हय, म आता जेवण डायरेक्ट आठ वाजता?
हा जेवन उशीराच आठ वाजता.
हा हा हा.
हम्म. हम्म
घरचे कसे आहेत?
बस येती, बरी हायती काय नाय. तुमंच कसं चालूय, तुमची घरची कशी हाय ती?
काय निवांत हायित बघ.
हा.
पाऊस चालू हाय काय?
हम् गावाकडं कधी जाणार हाय?
गावाकडं आता जाणार. का रे! हा तुमचा दुष्काळी भाग येतो, ना सोलापूर तो.
हा म्हनजी एवढा नाही दुष्काळी.
हा हा.
कसं करू आता धो पाऊस पड ना गोष्टी म गोष्टी मी जरा पाऊस येतोय आता आमच्या कड एवढा पाऊस नसतोय.
अच्छा अच्छा.
हम्म तिकड तुमच्या कोल्हापूरला लयं पाऊस असतोय वाटतं.
हा हा. मग बाकी काय म्हणतोस?
काय सुद्धा नाही.
हारर्ष्या तेन काय फोन करत्यात काय नाही.
आ. कुठं आय विचाराय करतास तू कुठं आय आता? आता तू कुठं हायं.
मी हाय कॅनटीनलाच बसलोय नाश्ता करायला.
झाला नाही मग?
झाला नाष्टा बसलोय तुझा फोन आलाय म्हणून बोलत बसुया म्हणल.
हा हा बर बर.
हा.
हं. चालते मग. आता काय? हम्म सोमवार ब आपल्या पुढच्या सोमवारीच.
बरं चालतयं.
हम्म हम्म.
फोन कर मग आधी म वेळ भेटला तर म फोन यायलाय जरा. फोन करतो मी बर हा बरोबर.
हा हा चाल.
हां हा.
टू टू